वेळ लागेल.
अ. चेकजण टाकून म्हणजे भरलेली. हॅलो! हिरव्या मिरच्या घेता का?
बारीक बारीक चिरल्याली
पण हिरवी मिरची का लाल तिखट आं
त्यापेक्षा टाक नाही तर मग लालट तिखट टाक काहीही टाक लाल तिखट टाक.
नाही हिरवी मिरची लसूण टाकते ना
हा टाक जात ना कुठ झा घता
हा बरं ठीक आहे मग आम्हाला पातळ करत मिळतील हॅलो
हा बोला
हॅलो
हा बोला ना
म भेंडी करायची ची ना आवाज येतो ना हॅलो
आ भेंडीस का ह ना